खुट आहे कायकरलाय. बसलेलो कीं खेळत. बोल की काय, काय म्हणत होतास.
का नाही तू हेच
काय म्हटला? हजला हेला अरे जरा पाऊसचं वातावरण झाले रे, त्यामुळे तसं व्हयल वाटत.
ते आवाज, जरा छोट कमी आला रे.
हा बोल, की काय म्हणलास? आवाज, आवाज जरा मोठ्यानं बोल, हॅलो.
हॅलो!
हॅलो आलाय आता? हा, हा, याला, याला, बोल की काय म्हणलास. अरे तू जिम चालू केलस नव, व्हयं जिमला जातुय की.
हा आ अरे हॅलो!
हॅलो! हॅलो अरे. माझा आवाज मला आता आला काय ब हॅलो! आता बघ हॅलो! काय म्हणलास? काही कॉडबिड काय नसलं माही. हे जर पावसाचं वातावरण झाले त्यामुळे तुसली घडतात. काय म्हणा काय म्हटला तू बोलकीी वय जा तो की जीमला आता ब्लँकिंगच नाव काय आत्ता बल्किंगला सध्या हाय.
बरं
मग आता थोडे दिवस पहिला दोन तीन महिने जाणार बिगनर म्हणून
बर
आणि म्हणजे प्रॉपर दोन तीन महिन नाही सोड जरा पंचवीस दिवस फक्त पंचवीस दिवस. पंचवीस दस बिगनर म्हणून मग तिथून पडणार मी डबल मसाला.
बर बर
मग सिंगल मसला असं बल्किंग करून मग कटिंगला पडायचं असतं मग डोक्यात आहे.
बरं
कारण मला अजून तू बघितलास की कसं काय माझं फॅट वगैरे काय एवढं नाय. नाय फॅट कुटय. ते माझं रनिंग मुळे फॅट सगळं उत्तर ते ना पूर्ण मग ते त्यामुळे पहिल्यांदा बल्किंगला टाकणार पूर्ण
बरं
हो मग बल्किंग झालं की मग कटि कट काय मला व्हायचं ऑलरेडी कटिंग माझ पडते पूर्ण माझं सगळं विजिबल आहे. हे आपलं डाएट काय करतोयस डाएट बघ तुला सांगतो. सकाळी जिमला जाताना आधी पाच वाजता केळ खाऊन जायच.
हां
मग केळ खाऊन आलो की केळ खाऊन तस जीम लायचं मग घरला आले की प्रोटीनचा डब्बा घेणे प्रोटीन खाय प्रोटीन एक खूप घ्यायचं. प्रोटीन म्हणजे विकत आणायचं. होय व प्रोटीन पी प्रोटीन किती पी प्रोटीन
बर
मग पी प्रोटीनचा एक डबा घ्यायचा एक एक स्कूप घ्यायच. कितीला असते ते अ पंचवीशे रुपये. पंचवीशे रुपय म्हणजे तुझ्या घेण्यावर आहे सोड. पण जरा ट्रस्टेड कुठला तर चांगल्या कंपनीत घ्याय लाग त व आमचे ट्रेनर आहे की
बरं
मग त्यांनी दिल्या आहे ते घेयच.
हां
हा मग तुला सांगू ते आले की एक स्कूप प्रोटीन घ्याय म्हजे त्यान पंचवीस ग्राम प्रोटीन मिळते.
बर
मग नऊ जरा का तर पीनट बटर आणि ब्रेड खायचा.
हां
नंतर ऑमलेट नाही तर ब्रेड
हम्म
अस काय ते करायचं मग दुपारच्या जेवणाला. चपाती भाजी आपल्या काय घरातला असेल त
बर.
तर मग सोयाचंक्स करायचं सोयाचंकच. हा सोयाबीन सोयाबी मग काय सलाड काकडी कांदा टोमॅटो आपलं काहीतरी बेसिक आणि मग उकडलेली दोन अंडी दोन म्हणजे आता मला पाच चार चार नाही तर पाच खायला लागतीलात.
हम्.
कारण मला एकशे वीस ग्रॅम प्रोटीन टेक पूर्ण कराय लागत ना माझ. होय होय. म्हणजे वजन आपलं आता वजन माझं साठ किलो हाय.
बरं.
साठ किलो दो म्हणजे साठ ला मल्टीप्लाय टू करायला लागत रे. बोल की हा म्हणजे तेवढ प्रोटीन टेक पूर्ण तेव्हा आपल सगळं म्हणजे मसल त्यन वाढत्यात होय होय. म साहिब साहेबची. बारा म्हणजे एकशेवीस ग्रॅम प्रोटेल मध्ये इंटेक पूर्ण व्हाय लागतय अस असतय ते. बर आणि समज कमी कराच असल तर फॅट लॉस
हा.
हा मग फॅटलॉसला जरा त्यांच डायट काय काय असत की बघाय पाहीजे मला काय फॅटलॉस बद्दल नॉलेज नाही रे.
होय होय करून बघा की कारण फॅटलॉस मध्ये कस फॅटलॉस मध्ये तुला? सगळ्यात कालटी व्यायाम रनिंग केलास तरी चालतय जीमला जा. जायची गरज नाही रनिंग जरी केलास तो दिवसात ना पाच किलोमीटर
हा.
तु्झ्या अंगाव सगळी चरबी जळत्या. तस नाही म्हणत मी फॅट लॉस करून कटिंग बॉडी. हो. मग तसं मग ते पण त कस तुला सांगू तुझ्याव्हा आहे तू जसं काय रनिंग करून जर संध्याकाळी जिम केलास. तर तुझा ऑटोमॅटीक बॉडी शेप घेत्या.
हा हा.
ऑटोमॅटीक तू कटिंगला पडतोयस त तस. र आणि मग जर जिम करून केला तर मग त्यांचा वर्क आउट प्लॅन वेगळा असतोय रे. हा हा असय व्ह्यय. त्यांच्या वर्कआउट प्लॅन न सगळं कराय लागते आता आमचा वर्काउटप्लॅन वेगळाअसतोय पूर्ण आता आम्ही बल्की पोर हाय आम्हाला मसल फाडाय लागतय नाही.
हा.
आमचा मसल फाडणार तेव्हा आमचा मसल म्हणजे ग्रोथ होणार चांगली.
तुमचासाा मसल ऑलरेडी फाटलेला असतो फॅट फाटलेला असतय.
हा हा.
मग तुमची चरबी यात्री चरबी तुमची ती व्यायामद्वारे कमी करतात नाही ती.
हां.
तसं आमचं नाही आम्हाला चरबी साठवाय लागत्या अंगात
बर.
ह असाय ते
हम्म हम.
त्यामुळे आता त्यांचा वर्कआउट काय काय असतोय वेगळा त काय मला एवढा माहित नाही आहे रे.
हा हा.
मग ते बघ विचारून तो आमच कसं ट्रेनर ते ते स्वतः जीम हाय ना घरावरती त्याच्यात
हा
मग साड म्हणजे ते पण चांगलं आहे सू म्हणजे बिल्डर मोठा आहे तो पण
बरं
आमच्या भागात नाव हाय सोडत्याच मग तेवढं पैशकडनं विचारत नाही रे बाहेर कसं हजार रुपये ट्रेनरच वेगळ द्यायचं शेव आहे कदा हेिथस करणार ते साडेचारशे रुे मध्ये सगळं करते पूर्ण मज तुला शिकवते पण नावी ना म्हण आची एका तीसची बॅच असते तीस प तीस ते चाळीस पर्यची बॅच असते आमची
बर बॅचेस केल्यात
होय बॅचेस प्रमाण आहे आमच्यात
हा हा
मग त्या बॅचला ते तेवढं तेवढं ते चाळीसभर परंटू लक्ष जाते ना त्याचं म ते बस पण पहि ज म पॉल सग वकउट प्लन सांगते आप हे मारा ते मारा मग ते आपण ते पोझिशन जाऊन मारायची व्यवस्था
ह हा
हसयथ
हम्म हम्
तेच म्हण ना मग काय तू जिमला होणार आहे हम् हम आणि परत काय मग तुला सांगितलं संध्याकाळी म मी रनला जाती पाच वाजता पा्र निघली गेले म काय अल्या हार बरो कडलेल हरबर हा उकडलेला बर शेंगा मूग डाळ हे सगळ उडून त्यात जरा खांदाला लागायचा कच्चा टमाट टाकायचा चाट मसाला जर टाकायचा नाहीतर मॅगी मसाला मजेदार टेस्ट साठी
हा हा
अंदर टोमाट टाकायचा झालं यात ना पण म्हणजे माझं नाही तरी दिवसाचा शंभर एके प्रोटीनट पूर्ण हो्हते असं आहे होय होय सकाळी पाच ला संध्याळी पाचला आणि तू होय आणि किती जर गेला अस तरी तुला सात ते सात साडेसात तास लोप घ्यायला लागतात
हा हा
कमीत कमी साडे तास सात तरी तास तुला झोप लागते मग तुझी कुठ तर बॉडी म कर हो त्या्या आणि मला कसं माझं दोन काम करते मी एकत्र म्हणजे एकदम त्यामु मला तर ती झूप घ्यावी लागते पूर्ण
हम् हम्
म्हणून मी ते दुपारी झोपलेल असत ग अस अ सईद माझून
हम् ह
म्हणून आणि काय आणि संध्याकाय आपलं काय असेल ते बेसिक संध्याकाय मी जर लाईटली जेवतोय
बर
आपलं दोन काय एक दोन चपात्या काय असेल ती संध्यायला हवीची आवाज नाही म्हणजे उद्या सकाळी उठाय त्रास होत नाही आपल्याला रे
हम् ह
आ गेली असं आहे म उद्या सकाळ्यां परत उठून चालते गेले की. आ... हा... म्हणून मी तसं करतोय की
बरं.
बर... तेच बाकी काय नाय बोलत. फक्त कसं ए... तुला प्रोटीन व्यवस्थित लागतंय, बॉडीत टाकायला ज... जास्त काय सप्लिमेंट घ्यायचे नाईत.. काय नाईत काय नाईत... नॅचरल जेवढं ठेवता येईल... तेवढं ठेवायचं
पुश उप किती मारतोयस आता?
आता... सेटमधे का एकदम?
सेट मधी
सेट मधी... सेट मध्ये नाई नाई म्हंटलं तरी पन्नास... सेटमध्ये मी नाई नाई म्हंटलं तरी सा... साठ सत्तर मारत असल साठ सत्तर का? होय... सेट मध्ये वीसचा पंचवीसचाच हे... वीस पंचवीसचा सेट हा हा आण... जर डायरेक्ट म्हटलास तर... डायरेक्ट म्हणला तर चाळीस पन्नास मारतोय मला द्या लाटून... परवा अन परवाच... मी मारल्यात बग पन्नास परवा हम्म... पन्नास.. रेग्युलर मारतोएस?.. नाय... रेग्युलर मारतोय म्हणजे... ज्या दिवशी चेस्ट असेल त्या दिवशी मारतोय सोड मी
हम्म हम्म.
हम्म... पंजाब विरुद्ध निगला होता... ती संध्याकाळी तव्हा मारतोयास पोरांसग माराय गेल
हम्म.
असं ए ते काय... बाकी काय नई... तू काय होमवर्क वर करतोयस? नई अजून तरी काय प्रॉब्लेम आला नई तू हम्म हम्म... फॅटलॉसचा त्यांचा वर्क आउट... रामदेव होणार नाय मी फॅटलॉसचा त्यांचा वर्कआउट पूर्ण वेगळा असतोय रे... ते काय मला एवढं माहीत नई... तुला पाहिजे तर मी त्यांना विचारतो... आणि तु पाहिजे तर सांग मला... मी सांग तु... तुला पाठवतो... तेनी... तेनी काय सांगयत्यात सगळं... तेनी काय होणार नाय
हा हा.
हा हा, तेंनी जर दे... तेंनी काय नाही म्हणलं.... तर दोन मिनिटात मी घेऊन देतो त्यांच्याकडनं म्हणजे ते दिवसात किती प्रोटिन हा बग... तुला प्रोटीनची काई... तुला प्रोटीनची काई गरज नाय... सध्या तरी. बर... तुला कॅलरीज तुझ्या... घाल... म्हणजे बर्न... काय हे करायच्या घालवायच्यात अंगातलं हा... मग तत्यामुळंसाठी... तुला त्यो वर्कआउट... त्यांचा पूर्णपणे येगळा असतोय
बरं.
तुला... तुला... जास्तीत जास्त काय कराय लागणार हाय... हय तुझ्या स्टेप्स पूर्ण कराया लागणार... नाय नाय म्हंटला तर तुझ्या दहा हजार तरी स्टेप पूर्ण झाल्या पाहिजेत. हा... असं जर त्या दिशी ज्या कॅलरीज बर्न होणार त्या तेच ना... तेवढं.... खायचं... म्हणतोय म्हणजे काय खाव्हायचं ते खायचं... आपलं बेसिक... जरासं... लाइटली जेवण कमी करायचं... फक्त... हम्म. अ... म्हणजे पहिला पूर्ण जेवण... खूप बंद करायचं नाई सोड
हूं.
जरा हळू हळू.... बरं चालतंय... करू काय मी तुला नंतर करतो फोन... निवांत... हा कर कर हा.